हॅलो यायलाय काय आवाज?
हेला ह्अ
काय कराय?
काय कर जेवलीस?
नाही आता भाजी फोडणीला टाकलोय.
होय स्वयंपाक शिकालिसा होय.
येतंय मला वेदे.
वाटत नाही मला.
का खरं?
तू करत नाहीस ना काय काम. असं बोलत होतीस ना आधी तूच बोलत होतीस की. मी एवढं जास्त काम करत नाही म्हणून हम् हम् हम्म
म्हणजे अगोदर तिकडं राहत होतो ने
हा हा
आए आमचं घर कसं छोटं होत.
बरं
आनं म आमची मम्मी सगळं लगेच तिथल्या तिथं करायची गं. आनआन लगेच काम पण आवरायचीत.
अ ह्
ह्म त्यामुळं मी काय तिथं करत नव्हतो.
हा हा जरा जागा मोठी झाल्यावर पसारा होतंय सगळं वाढतच जातंय कामं ढिग भला.
ढीग नाही बाई कसली भरत्यात काम.
तीनच खोल्या आहेत खरं एवढं पसारा असतोय काय
तू पण एकटी घरात असतीयास मग तुलाच करायला लागत असंन?
मग बाई काय करायचं. हम्म तसं पण सकाळी अ.. आवरतंय सोड. आवरून, म्हणजे दोघी मिळून आवरतोय पट पट पट
हम्म
नंतर न काय एवढं काय नसते संध्याकाळी तीच करते. जरम
आणि तिकड अगोदर कसं म्हणजे पाणी आम्हाला असं वेळान वेळा यायचं नई.
हा हा.
मग आम्ही असं कपडे पण वैगरे जास्त घाण करून म्हणजे सारख सारखं धुवायला टाकत नव्हतो.
हम्म.. हम्म.. हम्म
आता इथं माझा भाऊ दिवसाला चार आठ कपडे धुवायलाच टाकतय.
ह... बाबा तू देऊन बघ मनाव एक दिवस
मी म्हणते माझ आणि कपड्याचा काही संबंध नाही.
ह्... ह.. करूच न
मम्मीच धुते बई
एका दिवसाला चार- चार म्हणलं अवघड की ग
बग की, आग.. एक.. एक तास एक तास घातला का नाही लगेच काढून टाकतोय.
अय्या... ह्.. ह्..
त्याला मस्ती चढल्या आता.
सांगत जा जरा मग ह्....
ऐक.. ऐकत नाही माझा तो काय
हम्म.. जरा मोठं झाल्यावर तस होते जरा शिंगा येते सोड.
हम्म
आमचं पण आहे.
अ.. त्याज भा.. त्याज भाऊ छोटा आहे ना अजून.
हम्म.. हाय, छोटा है.. दहावीला है की बई
खरं मोठा वाटतंय
होय. उंची अ
माझ... हा माझ्या पण भावाची उंची आहे तो पण मोठा वाटतोय.
ह्... ह्.. ह्..
कोण म्हणतच नाही की.. होय कोण म्हणतच नाही की आपण मोठा आहे तू छोटा आहे, सगळेजण
व्हाय आम्ही तर दोघच सेम दिसतोय आता ऐज मध्ये ह्.. ह..
हम्म.. हम्
उंची वाढते त्यांची फटाफट
मुलांची उंची लगे म्हणजे दहावी ला वाढत्या लगेच आणि मुलींची कशी सातवी- आठवी पर्यंत वाढते. त्यांनी जास्त पुढं नंतर वाढत नाही.
होय.. माझी तर आठवीला, नववीला बघ लंबू झाले मी तेसं... हा
कॉलेजला कॅपग्राऊंडला
होय.. तुझ कितव आलाय ग.. नंबर
ऑल इंडिया माझं काहीतरी चार हजार काहीतरी फुढ आहे बाई
हां, माझं पण चार हजारावरच आय.
हम्म.
तू जरा एक एक दोन तीन एक जरास टक्का पुढं हाईस.
होय.
माझ्याव मला एकोणनव्वद आलय नवं पॉईंट नाईंटी फाय आहे, जरा एक दोन से एक से, झिरो पॉईंट फायच फरक.
कुरं, अगं किती जण बसलेत ग ते एमसी ए ला.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
आणि मार्क बघ की एक एकांचं कसं आहेत, आता समज आपलं नव्वद पॉईंट एकतीस, आणि नव्वद पॉईंट नंतर नऊ डिजीट आहेत, फक् त्यात पण असं छोटं छोटं एकेकांचं वेगवेगळं आय.
होय आणि मार्क सगळ्यांना किती आपल्याला माझ्या, माझ्यासारखं सेम मार्क तर किती जणांना आहेत.
होय बाई माझं तर मी नव्वद पॉईंट एकतीस हुडकालोय. ते नऊ डिजिट असतात का नाही पुढं,
हां.
मग तिथं एक कमी जास्त असतय.
होय का?
होय, आता तुझं एकोणनव्वद पॉईंट किती आहे? पंच्याण्णव.
हां.
हा, मग ते पंच्याण्वाच्या पुुढं अजून किती अ. सात का आठ डिजीट आहेत, मग तिथं पुढं मागं काहीतरी असतंय.
आकडे आहेत ग, पूर ते बघितलो की मी, सेम टू सेम आकडे आहेत.
नाही गं, एक कुठं तरी मिस असतय.
असेल मग.
हम्म, नाही तर मग सेम असले तर मग कसं लावणार ग.
अगं शिव मला कुठं काय ते सापडना. माझं मला काढायला आलं काय लिस्टमधनं, काय व टाकलोय की नाव कुठल्या पानावर कुठं चाललंय लोडिंग लोडिंगच वालतं ते.
किती एक हजार कायतरी पानं हुतीत बाई.
बघ की, मम्मी . सृष्टीचंच म्हटलं, सृष्टीचच सहाशे आठ सातशेवर आलाय म्हणल्यावर बघ की भाई.
होय होय, तिला अठ्ठ्याण्णव काही तरी आहे, तिच्या पुढं अजून सहाशे जणं आहे.
आई गं, काय नव्हचं बाई सगळी काय
महाराष्ट्रात कितवा, तीनशे काही तरी हाय वाटतं.
होय काय.
हम्म.
तुझं कितवंय महाराष्ट्रातलं?
असं बघितलो नाही थांब जरा बघतो.
माझं कास्ट कॅटेगरी वाईज काय तीनशे अकराव काय तरी बसतोय. बई म्हणलं काय अवघड आय.
. बाप रे.
सगळं
. अं म
कसं कसं व्हायचं आमचं.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
हा बोल?
ऑल इंडिया मध्ये चार हजार सदोतीस आहं.
हां हां
आणि स्टेट लेवल मध्ये तीन हजार सातशे साठ आहं.
होय
आणि स्टेट लेवल फिमेल मध्ये एक हजार सातशे सहासष्ट.
अरररअ.
आणि युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या तीनशे एकोणतीस.
हे काय. एवढी पडल्यात युनिव्हर्सिटी मध्ये पण?
हम्म ओके आ म्हणजे आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटी अंडर माझ्यापेक्षा पुढं तीनशे जण आहेत.
हंअ ते मी बघितलो नाही युनिव्हर्सिटीच केवढा बसलाय.
आणि तुमचं का कास्टवाईज पण आहे ना?
होय होय
सृष्टी सांगालती.
कास्ट वाईज पण आहे पण कास्ट वाईजचा काही म आमचं लांबच आहे आम्ही मला काय भीती वाटालीया आता.
खरं काष्ट वाइज कस तू ऐन्टी मध्ये आहेसना?
हां
मग एनटी मध्ये कुठं एवढं जास्त नसतील कोण.
हो एनटीची जास्त नसतात.
काय बघूबाई काय होतंय.
एकोणतीस तारखेला बघू आता कॉल ह्याच कटऑफ आणि आपलं कस लागतंय.
हम्म तुझ कॉलिंग पूर्ण झालंय कार्याचे?
ह्याच्यावर? ह्याच झालय माझ त्या फोन वर राहिलय.
सृष्टीला लावायला गेलो काय आणि तिचं ते लागत नाहीये मग तिला कॉल केल तिझं पूर्ण झाल्यात म्हटली मिनटं.
होय होय सृष्टीच एकशे ऐंशी मिनिट
म्हणतो पूर्ण झाल्यात म्हणजे आता आपण एकशे ऐंशी मिनिट मिनटं झालं की आपलं म्हणजे टास्क संपलीत होय फोन व फ्रेंड मधले?
होय म्हणजे आपलं लिमिटच संपलं.
हा हा हा म्हणजे आता तीस तेन करतो तो ते त तसं काय नाही काय?
नाही.
हा बरं झालं सोडं तिकडं. एकदाच बोलून टाकवायचं.
त्या फोनला अजून करायचं आहे.
मन माझं तेच राहिले ग तर कधी ते वेळ मिळलना. करायचं करायचं हे कसं पप्पा ऑफिसला जातात ना. मग संध्याकाळी आल्यावरच ना. म आज करूया म्हटलं बाई दोन तीन तर- हां
दुपारी केलतो सृष्टी ला
होय लागले ला?
ते त्यांच्या मम्मीच्या फोनवर.
होय हा हा हा हा हा होय की ग बहतेक मम्मी आता नसेल.
होय संध्याकाळी असत्या, मी संध्याकाळी करतो म्हंटलो. हो उद्याकर म्हटली दुपारी.
हा हा हा. दुपारी मग एकदा एक लावायचा तर काय कर- बाई आणि कसलं ग अंजलीला तीन हजार रुपये, मला म्हणाले कसं काय तुला एवढे पैसे आले.
तीन हजार रुपये परत आल्यात आता.
तिला नाही व्हॅलिडेशनचच की आहे.
हा आपल्याला आल्यात त्याच्यासोबतच ना.
हा तेच की आप तुला किती सहा हजार आलात ना.
हा.
मग अन जरा करायला पाहिजे होतो अक्षता.
व्हय व्हय आता वाटते.
आता वाटतय ते तसच होतय ते. खर आलीत बाई तेचे हाय असं सेम टू सेम पैसे आलेत कुठे ते चेकिंग आणि वगैरे करायला लागले. आणि आत्ता तुला यायलात व्हॅलिडेशनचं टास्क मग.
आज नाही आलीत, म्हणजे आज थोडं केलंय दुपारी. त्येज्या नंतर आले नाही अजून.
होय काय. मला काल मी, काल मी दोन हेज केलोय. आता पन्नास तर दाखवालात आता करायचं आणि ते एक आणि आता सेटींग अस केलेत की त्याने ते व्ह ऑडिओ ऐकल्या शिवाय तू हे पुढं जातच नाही ते येतच नाही.
येतच नाही.
येतच नाही बघ त्यांनी कसं प्रोसेसिंग कराल्यात.
हम्म.
नाही तर आपण पट्टता पट पट पट पट.
गप्प बस यांच्यावर नको. साध्या कॉल वर बोलुया ते.
हा हा हा हा हा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
काय नवच, आणि काय मग वैष्णवीच वगैरे कायफोन.
केलती की ती परवा.
हा हा.
नाही नाही मीच केलतोता कार्याच्याप वरूनच केलतो .
होय काय.
हम्म.
हम्म .
घ आता ए घ्यायला जायचय ना.
हा.
काला काॅफला .
आमचा डान्स क्लास तर तेव्हा नसला तरी येणार बे. रोज चालू आहे सकाळ. सकाळ संध्याकाळ रोज चालूय ग कार्यक्रम आहे.
किती संध्याकाळी किती लागते?
संध्याकाळी. पाचला असतोय आणि सकाळी अकराला असतोय. सकाळी अकराला असतोय गं.
मग तुम्ही कधी येणार आहे कॅपरांउंडला.
तेच की बघतो की काय होतेय सायलीला वगैरे ब विचारायचं म्हणालोय. येतो सोड. हा हा म आता तिथं काय करायचं जाऊन आपण
आता हा कॉलेजची नाव करायची.
मग कसं काय काय घाल